हॅलो.
हॅलो हॅलो आवाज यायला का?
हो आता यायला थोडा थोडा यायला.
हॅलो.
किती झाले टास्क तुझे?
माझे आठ.
नऊ झालेत का?
आठ झालेत.
एका व्यक्तीला आपण चार बस नाही ना माझे पंधरा झालेत.
हो का?
एका व्यक्तीला आपण चार वेळेस करू शकतो ना? चार
हो करू शकतो कराल लागते तसेच. कंटिन्यू होऊन जातात मग लवकर.
हो ना बऱ्याच जणांचे झालेत ना कम्प्लीट.
हो ना पेमेंट पण उचलली.
हो. हो न माझे पण नाही झाले करावं लागत
कायतर.
सिरियस घेऊन कराव लागेल बाकीचे.
आवाज नाही यायला.
आवाज येत नाहीय अजिबात?
नाही ना आवाजच नाही यायला नीट आता यायला आता यायला.
अच्छा.
नीट आवाजच नाही यायला. कमी जास्ती कमी जास्ती ब्रेक झाल्यासारखा व्हायला लागला.
माझा अच्छा. बहिणीचं लग्न वगैरे झालं तुझ्या?
हो झालं ना.
कसे आहेत तुझे भाऊजी?
खूप छान. खूप म्हणजे खूप हा
दिसायला नाही स्वभावाला.
स्वभावाला पण खूप चांगली आहे सपोर्टिव्ह, खूप सपोर्ट गिपोट करतात खूप चांगले आहेत.
अच्छा अच्छा तुम्हालाच कि तुमच्या ताईलाबी?
अ. नाही ताईला पण करतात ताईला पण करतात. पण ताईला कंटाळा येते.
अच्छा अच्छा म्हणजे दोष ताईतच आहे का?
दोष ताईत नाहीये.
हा मग कोणाच आहे
दोष ताईत नाही ये करतात ताईला पण बोलतात बी करत तात बी दोन्ही करतात.
अच्छा
हो एका ताईला तर डबल बॅटरी म्हणतात.
हो का.
हो.. त्यांचं नी तीनच लई लई चालते लई मस्त मजा येते, आमच्या इथे कॉमेडी सीन तयार होते.
अच्छा मस्त आहे मग
हो एंटरटेंट त्याच दोघांचं लावून द्यायचं मग एंटरटेंट बघत बसायचं, मस्त चालू राहते मग.
दोघांची भांडण नाही या आपण एन्जॉय करायचे बस
बस आपण बघत राहायचं हसायचं.
ह
झालं ते बोलतात मग
जास्त बोलते का? बहीण तुझी,
हो.. जर जास्तीच म्हणजे लई बोलते.
हम्म. म्हणूनच ते दोघांच लागत असल चांगलं
हम्म तिला एक शब्द बोलल म्हणजे आपण दहा शब्द सुणून घेनार
बापरे!
हम्म म्हणून तिला कोणी बोलायलाच बघत नाही.
हम्म.. मस्त काम आहे मग तिचं
मग काय तर
तसच पाहिजे ना,
हो तसच पाहिजे. माझी एक ताई तर, हसते तिला माहिती आहे का
न आ
माझी एक ताई तर हसते तिला तिने काही म्हणलं की लगेच हसणं सुरू करते. मी आणि माझी भाची म्हणत असता ह हास आता हास ती बोलली ना हासच लागते.
अच्छा तिचा जास्त जीव असेल तिच्यामध्ये तिचं बोलणं तिला खूप गोड लागत असल.
आता काय तिला आवडते तिच्या बोलणं जास्ती. म्हण त तिच्या जवळेऊ म्हण तीन वर्ष जवळ ठेवलं तिन तिला लग्न झाल्याच्या नंतर हो
अच्छा अच्ा शिकण्यासाठी असेल
शिकण्यासाठी होती पण तिला जाऊ देऊन नवत वाटल ना म्हणून तिथं ऍडमिशन घेतलं भाऊजीन भाऊजीला वाटलं म्हजे भाऊजीला वाटलं की आठवून येईल बा हो भाऊजीने घेतलं आठवणी येई वाटलं म्हण मग घेतलं ऍडमिशन
मग बहिणीपेक्षा जास्त भावजीचा जीव आसन
बाऊजीस तर लई आहे ल प्रमाणाच्या बाहेर आहे भाऊजींचा पण
मणच ठेवलं होतं मग त्यांनी तुला तिथं
हो त्या मूळ म्हणजे त्यालाना करमत नव्हत
हम्म भडनं केल्याशिवाय तिच्या माधी लागल्याशिय ते असं काय असं असते नाही एखर.
मस्त मज्जा येत त्यांचे बघायला. हग म्हण. त ते लगेच दुसरा बोलते काय ना काही ते हे म्हणले की मग त्याच्यावर लगेच ती.
एकाहून एक एकाहून एक भारी मस्त बोलतात हम्.
चष्मीेवालेला असं पण चिरवतात ना. डबल बॅटरी वगैरे मग तुझे भाऊजी तेच करत असतील. त्यात ती एवढी बोलकार म्हटल्यावर काय पाहायचं काम आहे.
काहीच पाहायचं कामात नाही मस्त एंटरटेनमेंट. बस पॉपकॉर्नच पाहिजे खायला
बापरे
हम्म मस्त चालू राहत हो काय मस्त आ. हे चांगलं नाहीले चांगलं म्हना लागत त्या.
चोय नाही आहेय का?
हम् माझी ताईची मुलगी सेम तिच्या सारखीच आहे.
हो का?
नाही हो. तिचेच गुण तिच्यामध्ये उतरवलेले आहे. तिला बोलायला गेलं काही ती की मग म्हणते अ.
तिच्यासारखीच झाली असेल म्हटलं तिच्यासोबत राव र.
हो तिच्या सारखीच झाली तिला बोलायला गेला काही. तिला गेल म्हणते मला नको बोलायला लाववा सांगा तिला. तू सांगत असं करत तसं करत स्वतः बोलते.
दुसरे बोलायले की मग म्हण ते मला नाही बोलायचं मला पटणार नाही. असं नाही तसं नाही.
ह चांगलं म्हणजे मी केलं तर काही हरकत नाही तुम्ही नका करू. असंच ना तिच.
तिनं काहीही केलेलं चालते दुसऱ्यां.
फक्त तुम्ही नका करू.
काय.
तसंच असते काय कायचं तसंच असते म्हटलं काय कायंच स्वभाव.
हो ना तसच आहे.
वहिणी वगैरे आहे.
हो आहेत दोन बहिणी आहे एक भाऊ आहे.
हम्म हम.
मला धरून तीन.
अच्छा तिघी बहीणी एक भाऊ आमच्या सारखच आहे मग.
काय.
आमचं पण तसच आहे सेम.
आवाज नाही यायला नीट.
आमचं पण तेच आहे म्हटलं सेम.
हो का.
हम्.
आमच पण तसच हाय.
फक्त सगळ्यामध्ये माझं लग्न झालेलं आहे मी मोठी असल्यामुळे.
हो का.
माझी वहिणी खूप डेंजर आहे पण.
हो.
हो खूपच.
आलेली आहे का तुम्हाला वहिनी.
आली ना वहिनी.
हो का?
एकच आहे ना बापरे सांगूस नका? विचारूच नका सॉरी.
हो का?
खूप डेंजर आहे एकच आहे पण दहा वर भारी आहे.
मस्त आहे मग.
हम्.
कुटून शोधून आणला ते पण.
ते का आमच्या मामाचच आहे. मामाचीच मुलगी केली माझ्या भावाने हुंडा नको मामा. त पोरगी द्या मला ते गाणं निघालं होतं ना. ते त्यांन ऐकलं.
म्हणून का?
त्यानं मामाचीच केली.
मामाचीच आणली का?
हो आवाज असा आहे तिचा स्पीकरचीच गरज नाही आमच्या घरी.
अरे वा. मग काय कार्यक्रम असला की तिलाच बोलायला लावायचं बरं आहे की साऊंड सिस्टीमचे पैसे वाचतात.
हो आता तेच करावं लागणार आहे आता लग्न होऊन काय जास्त. दिवस झाले नाही म्हणा म्हणून सध्या काही कार्यक्रम घेतला नाही.
तरी बी आवाज एवढा आहे म्हल्या नंतर मग काही दिवसाने डी जे होते घरी.
आ
काही दिवसांनी डीजे होते क्रिएट मग
हो हो काही भरोसाच नाही आमचा नाही ना. खूपच आवाज मोठा आहे. खूप मोठा आवाज आहे. आवाज नाही येत आहे का? हॅलो, येतोय तुला नाही येतय का माझा
यायला, यायला मला पण यायलाय
बरी हाय म्हटलं, लई बोलते. भांडते बी आम्हाला हनन करते बापा आमच्या सोबत. पणं खूपच जास्त खांते. दिसते बारीक चिरी
हा छोटा पॅकेट बडा धमाका असेल तिचा
हो बाबा-बाबा तिच्याबद्दल काय सांगव ते कमीच हाय हो आणि मुलगी म्हणते काही पण म्हणते मामीला
काय
माझी मुलगी ऐकत आहे बोललेलं मी मला म्हणते तू मामी बद्दल काही म्हणत आहे का
अनइंटेलिजबल
ममी ची लाडाची आहे ना लई
हो
त्यामुळे हम.
बोलय का
ते कस मामाची मुलगी आहे मग ती ओळखते तिला
हो
फ्रेंडशिप चांगलीच झाली होती दोघींची हा फ्रेंडशिप झाली होती ना दोघीची
हम्म
आत्तू म्हणत होती ती आता ती मामी झाली
हम्म
त्याच्यामुळे काही पाहायचं कामच नाही
हो ते तर हायचं ना
हम्म
सगळ सांगून दिली नाही तर परत
हो काही भरोसा पण नाही आजकालच्या लेकरांचा तिचा तर बिलकुलच नाही काय
हो ना. नको ते एक
बस तिथं पहिले बोलते
का तुम्ही माझ्याबद्दल परत
हम आता तर तिला घाबरायची गरज नाही मोठी मीच आहे ना
मोठी तुम्हीच आहे का?
हो त्याच्यामुळं तिला घाबरायची गरज नाही मला हम्म
मग काय नाही मोठं तुम्ही आहे म्हणल्याच्या नंतर मग काही बोलू शकता तुम्ही तोंडावर बोलायच धाड धाड धाड धाड ती तुम्हाला तशी बोलते मग
ह
जातोच कधी म्हणे आम्ही सुट्याय मध्ये विरवी काय जान होत नाही काय नाही.
हो ना
जेव्हा शाळेला सुट्ट्या असतात तेव्हाच
हो
दिवाळीत हो ना
हो का